हॅलो
हा आवाज येतोय.
हा काय चाललंय ताई काय नाही निवांतच. ते तुम्ही काल म्हटला होता ते रेसिपी ते तस तुम्ही सांगता का
कशाची ओ
पाऊस वगैरे आहे का तिथे
आज नाही बघा आठवडाभर भरपूर होता पाऊस.
होय का?
आज उघडलाय सकाळच्यान उघडलाय. तिकड आहे का पाऊस?
हो आहे की. तुम्ही कुठे सातारमध्ये राहता का?
हो सातारमध्ये.
तुमच्या इकडे पर्यटन स्थळ भरपूर आहेत हो ना?
हो भरपूर भरपूर काय काय बघाय सारखय.
होय का तुमच्या इथून काहीच जवळ आहे. नाही म्हणून तर विचारल म्हणजे फक्त ऐकून आहे.
कोणकोणते ठिकाणे आहे तुमच्या इथे?
कास आहे दारेश्वर आहे.
हां
रामलिंग बेटय
हा हा हां रामलिंग बेटच्या तिथ काय आहे नक्की?
महादेवाच मंदिर आहे.
होय का.
आणि असा वडा वगैरे आहे. म्हणजे छोटे छोटे पॉईंट आहेत असे. होय
आता पावसामुळे तीथ हो आहे की. पावसामुळे जास्तच तिथ हे असेल ना आता.
पाणी असतय. आता सगळं ते पाण्यात खाली असेल पाणी भरपूर आलय ना आता नद्यासनी.
हां हां हां
त्यामुळे आता ते सगळ पाण्याखाली असेल.
पाण्यात आता पावसामुळे जास्तच हे झालंय आता जिथे त न्यूजला पण भरपूर म्हणजे हे येत आहे प्रॉब्लेम्स दाखवतात. पावसाळा नसेल तर दुष्काळ पण भरपूर प्रमाणात असतो म्हणजे कसं आहे शक्यतो आता पावसाळ्याची गरज पण आहे पण कधी कधी पाऊस एवढा पडतो की सगळीकडे म्हणजे पाण्यामुळ खूप नुकसान होतय म्हणा अस.
हां
शेतीच्या तसं तर न्यूजला वगैरे तुम्ही बघ बघतच असाल. कि पावसामुळे पुर आल्यामुळे म्हणजे शेतीचं नुकसा नुकसान होतय. शेती नसेल तर म्हणजे माणसांना पुढे प्रॉब्लेम्सच होणार आहेत.
पण एवढा पण पाऊस भरपूर आहे ना सगळ गावाला पूर वगैरे यायला लागलाय अस.
होय
किती पाणी पाणी केलय सगळीकड ना भरपूर.
हो पाण्या पाण्यामुळे पूर्ण भरपूर आल्यामुळे रस्ते वगैरे पण रस्त्यांना पण प्रॉब्लेम्स यायला लागलेत रस्त्या ऑटोमॅटिक पडाय लागलेत. विथ असं डोंगर साईडला असेल तर दऱ्या वगैरे पडत आहेत. असं पावसामुळे ख खूपच प्रॉब्लेम्स यायला लागलेत.
हा ना आजपर्यंत पाऊस नव्हता आणि ह्या चार दिवसात किस्ता पाऊस पडतोय.
होय
आज उघडेल वाटल नव्हत पण बर झाल उघडला.
म्हणजे आज पाऊस नाहीये का तुमच्या इथे?
आज नाही आज कसलाच पाऊस आला नाही जरा अ टिपके पडले थोडेफार. पण बऱ्यापैकी आहे उघड नाही तर एवढ्या दिवस थोडा सुद्धा उघडत नव्हता.
होय ना तसं कमी जास्त जरा टेंपरेचर पाहिजेच पावसाच.
हा ना दिवसात एकदा जरी उघडला तरी बर पडत ना कंटिन्यू चालू असल की. कुठे जाता पण येत नाही प्रॉब्लेम बरेच प्रॉब्लेम येतात.
होय आणि ते आता धरणे वगैरे पण खूप भरलेत म्हणजे आता पावसाचा पाऊस पडल्यामुळ फायदा आहेच म्हणा आता कस होत होत पाणी माणसांना अ म्हणजे पाणी पुरवठा म्हणतो ना आपण त्या पद्धतीत आता करायला लागला अस तर पण आता पाऊस पडला त्याच्यामुळे एवढ काही नाही. नाहीतर आता उन्हाळा सुरू होता भरपूर उन्हाळा असल्यामुळे पावसाची कमतरता होत होती आपल्याला.
होत होती आता उष सगळी म्हणतात की पाऊस नाही यंदा जास्त आता ऊन पडलय म्हटल्यावर अस वाटतय की पाऊस नाही पडायचा आता. हे चार दिवस फक्त पडला.
हा काय माहिती आणखीन आता काय क्लायमेट नुसार.
यंदा पावसाळा कमी आहे म्हणून.
हा हां नाही आठ तारखेपर्यंत सांगितलाय पाऊस मग आता बघूया. कसं काय आता इकडे तर क्लायमेट आहे तसं खर तर पावसाच. तिकडे तुमच्याकडे अजून कोणते पा पाऊ म्हणजे पर्यटन स्थळ कोणते आहेत?
कास आहे तिथ लय भारी आहे बघायला. अशी वेगवेगळे प्रकारची फुल वगैरे येतात तिथ.
होय का सातार मधून किती लांब आहे ते कास
अ जास्त नाही चार पाच किलोमीटर येईल.
होय का.
हा म्हणजे आता कसंय म्हणजे जास्त वरतीपर्यंत फुल असायची. आता सुरुवातीपासूनच फुल यायला चालू होतात म्हणजे आपण कासलागे सुरुवातच आहे ना जायसाठी चढायसाठी तिथूनच बरेच फुल आता यायला तयार होतात त्यामुळे जास्त पुुढ जायता पण लागत नाही.
हो का
हा आणि महाबळेश्वर पण एक ठिकाण आहे तिथं पण भरपूर फिरायसारख आहे महाबळेश्वर मध्ये पण.
हा ना तुम्ही गेला होता?
हो गेलोय ना. पण आम्ही कसं बाईक वरुन गेलतो ना त्यामुळे आम्हाला जास्त फिरता आल नव्हत. जायच म्हंटल तर त्याला दोन तीन दिवसच गेल पाहिजे मग कस भारी फिरायसारख. गेल्यासारखं एन्जॉय पण व्हायला पाहिजे ना.
हो. कसं तिथे म्हणजे, गाडीच गाडी वगैरे जातात का तिथपर्यंत?
हा मोठ्या गाड्या वगैरे जात्यात.
जातात का?
हा आणि म्हणजेे बरेच ठिकाण आहे तिथं एन्जॉय करायसाठी. अ, धबधबे आहेत, गेम्स आहेत. परत अ, ते घोडे वगैरे नसतात का ते आहेत. परत अं म्हणजे रूम्स वैगेरे पण आहेत आपल्याला जर राहायचं सोय वगैरे रूम्स पण आहेत तिथं परत देवाळाचं मंदिर आहे दर्शन घेऊ शकतो आपण देवळातनी आणि अशा ठिक म्हणजे अशा वातावरणात जर गेलो ना आपण तर असं जवळून ढग बघितल्यासारखं वातावरण आहे तिथं एवढं भारी वाटतं ना, की मस्त एकदम बघायसारखं दृश्य असतंय ते
होय ना
होय
कश आता मला तर तिथलं काय एवढं माहित नाही हा हा म्हणजे इक्झॅक्ट कसं तिथलं ते क्लायमेट वगैरे माहित असेल तर बरं ना छान
हा अं दोन रोड जातात एक सातार मधून जातो सातारमधून जातो तिकडून जास्त काय पर्यटन तुम्हांला बघायला भेटत नाहीत पण अ दुसरीकडून जाताना समोरून एक वाट आहे.
हा
इकडून एक जाताना आहे मग तिकडून मीरा रोड वरून मग तिकडून जास्त पर्यटन आहेत आपल्याला असं पाहिजे असे एन्जॉय करायसारखे पर्यटन आहेत तिथं
होय का
हा पण आता जर पावसाळ्यात गेलो ना तर असं म्हणजे ते बाकीचे आपल्याला एन्जॉय करायला भेटत नाहीत.
हा हा हा
तसा पाऊस म्हणा हा भरपूर एवढं असतो की समोरचं काही दिसत वगैरे पण नाही एवढं धुकं वगरै पण आणि पाऊस पण भरपूर असतो तिकडं आणि उन्हाळ्यात वगैरे गेलं तर स्ट्रॉबेरी वगैरे पण असत आता तिकडे स्ट्रॉबेरीची जास्त शेती चालते ना त्यामुळं
होय
हम्म
हा हा स्ट्रॉबेरीचीचं शेती असत्या तिथे
हो हो
म्हणजे तुम्ही ते म्हणजे कसं वगैरे करतात काय तुम्ही बघितलंय ते
नाही कधी आम्ही त्या दिवसात गेलो नव्हतो ना आम्ही पावसाळ्यात गेलेलो
होय का पावसात स्ट्रॉबेरी नसतात.
नाही पावसाळ्यात खराब होतात ना जास्त प्रमाणात तिकडं पाऊस असतो त्यामुळ
हा हा
डोंगर भाग आला ना तो.
हा ते फक्त हेच्यामध्ये असेल हिवाळ्यामध्ये.
हा. हो.
उन्हाळ्यात पण काही जास्ती नसत्याल स्ट्रॉबेरी तिथ.
नाही नाही.
ते हा, क्लायमेटनुसार राहत असेल स्ट्रॉबेरीचे वगैरे ते.
हो.
हा हा हा.
आणि देवाला देवाच्या दर्शनासाठी पण बरेच येतात. खूप गर्दी असते, ह्या दिसात जर गेलं ना.
कोणतं देऊळ आहे तिथे?
नाही एवढं काय माहिती?
होय का?
हूं ऊ.
अजून काय आहे का तिथे वेगळं असं?
नाही, अशी छोटी मोठी दुकानंच हायेत. खायला प्यायला आणि आपल्या म्हणजे खरेदीसाठी छोटी छोटी दुकाने हायेत. आणि सोस्त भेटत म्हणजे होलसेल रेटमध्ये भेटतं तिथ सगळं आ पण घ्यायला गेलो की, आपल्याला कस इकड बाहेर लय महाग भेटत तीथ जरा, तिथं जरा कमी प्राईज ला वगैरे भेटत. हं आणि छान असत्यात डिझाईन वगैरे पण भरपूर छान असतय. आणि असं वेगवेगळे पदार्थ असतात खायला. वेगळे काहीतरी असं. आणि त्या थंडाईच्या ठिकाणी, असं गरम गरम खायला पण भारी वाटतं ना.
हा हा हा. ते कणीस वगैरे मिळत असेल ना तिथे, मक
हो. हा या दिसात भरपूर
असतय का तिथे?
हो.
ते कस थंडीच्या वेळेस हे असले पदार्थच छान वाटतात.
हा आणि असं वडापाव वगैरे परत मॅगी असे भरपूर लाईटली पदार्थ असतात ना, भरपूर असतात तिथं. आणि वरून पाऊस वगैरे पडत असतो. कडेने धुके वगैरे असते. आणि खायाला असं भारी वाटत असतंय ते.
हो का? प्रॉपर धुक धूके असतय म्हणजे दिसत नसेल ना आजूबाजूचे वगैरे
हो हो.
हा हा हा हा.
चालतय मग मी, करते तुम्हाला परत?
हा हा चालेल, एक अ नंतर मीच करते हा.
हा चालेल ठेवा.
हा का करताय तुम्ही? करते मीच हा.